होय येतोय बोला की?
चहा नष्ट झाला?
हो झाला बघा तुमचा?
आत्ताच झाला बघ
हो हो
पाऊस
पाऊस मगाशी पडत होता आता बंद आहे बघा सकाळपासून चालूच आहे
हा इथं पण चालूच आहे इथं रात्रभर चालू आहे दहा मिनिटं थांबतोय दहा मिनटं पडतय दहा मिनटं थांबतय दहा मिनटं पडतो असं कंटिन्यू चालू आहे बग कालपासून तरी पण अजून पाण्याची पातळी नदीला वगैरे नाही वाढली तलावांना वगैरे कोरडेच दिसायले अजून पण आणि ह्यावेळी पाऊसून किती लेट आला बघ की जुलै लागला आता
होय.
मी म्हणजे असं वाटतं की तो अधिक मासला त्यामुळे पुढं सरकला असावा पाऊस असं वाटत
हा हा हा
हा तेरा महिन्यांचा वर्ष होतं ना मराठीनुसार
हा.
जो बारा महिने असतं त्याच्या तेरावा लागल्या तेराव मध्ये आल्यामुळे पाऊस पुढं सरकलाय असं वाटतं त्यामुळे श्रावण पण पुढं सरकणार असं होईल छान आहे ना खरं आणि मराठी मराठी महिने वगैरे पाठ करायचे शाळेत असतानाच होत आत्ता काहीच नाही नाही
होय.
तुम्हाला कन्नडमध्ये असतील ना महिने वगैरे सगळे वेगवेगळे कन्नड मध्ये काय म्हणतात जानेवारीला?
जानेवारीला आपलं काय ते सागतो थांबा एक मिनटं हो हम्म. ए गोली खाली ये खाली ये की ग च हॅलो.
हम्म.
हा जानेवारीला म्हणजे ज्येष्ठ आषाढा असं असताना ना हम् हो
ज्येष्ठ आषाढ वैशाख तेच आहे हा हो जानेवारीला काय म्हणतात मला पर्ट्युलर माहीत नाही पण आपल्या गुडी सर्वात महत्त्वाचं तर म्हणजे हे महाराष्ट्रीयन वर्ष किंवा महाराष्ट्रीयन वर्ष गुढीपाडव पासुन चालू होते ना गुढीपाव्या पहिला चैत्र मग नंतर वैशाख असे म्हणजे जानेवारीपासून आपले वर्ष नाही चालू होत आपलं चैत्र वैशाख म्हणजे नेहमी फेब्रुवारी मार्चमध्ये चालू होते आपलं वर्ष नवीन मार्चमध्ये नेहमी
ह हा
तेव्हा चालू होत. ती काय अभ्यास करतेय काय. छान छान तेच मी सर्वज्ञाला पण शिकवल. मध्ये आता काय नाही बघ केली काय नाही केली गोल काढ म्हणतांना नाही उभी रेष काढते. त्या मम्मा मोठा साप काढलोय मी.
अंकलपी घेतलाय आणि बोलत बसले बघा.
छान छान छान अभ्यासाच वळण आत्ताच लागलेल चांगलंय, नाहीत. पुढं खूप म्हणजे मुलांचे वाईट हाल होतात माहीत ते आणि काय होत आई- बाबा पहिल्यापासून लक्ष देत नाहीत. मग आठवी नववीला गेले की एकमच त्यांच्या लक्षात येते की, क्लासला वैगेरे लावल्या नंतर, पुराण आपलं काही चेत नाही मग ऐन टाइमला त्या पोरांनी तर काय करायचं. ऐन टायमला पोरांनी तर काय करायचं ना ग मग त्यांना बर्डन येते. क्लासच, शाळेचं, मम्मी, पप्पांचं एक तर काहीतरी जमत नसते हा आणि एकदमच अभ्यासाचा लोड वाट मुळे त्यांना अभ्यास करायची इच्छा पण नाही येत. मग ती काय इतकं ऑड होतं. त्यांचं सिच्युएशन त्यांना नाही पास व्हायचं त्यांची कंडिशन आहे नाही नापास व्हायचं. ची कंडिशन आहे. आणि आई बाबांची अपेक्षा असती की एवढा आम्ही आतापर्यंत त्याच्या वया पुस्तकांना खर्च केलाय तो अभ्यासला जातोय अभ्यास करतोय याचा अर्थ एक सत्तरऐंशी टक्के सहज पडतील दहावीला पण दहावीला सत्तरऐंशी टक्के कुणाला पडतात ज्या चौ चौथी पाचवीपासून अभ्यास करतात व्यवस्थित व्यवस्थित म्हणजे काय, नाही करायचं. पण जे पुस्तकात सांगितलेय पुस्तकात लिहिले. तेवढं जरी व्यवस्थित येत असेल ना. तरी दहावी व्यवस्थित पास होऊ शकते. खर आपलं तस नाही आपण ना दहावी आल्यां नंतरच मग, अस चालू करत्यात अस मी बऱ्याच जणांच बघितलं आणि मी लहान असताना कस होत. कसं होत, कि आम्ही अभ्यास म्हणजे तेंव्हा मोबाईल नव्हते आणि शिक शिक्षकां व्यतिरिक्त कोणाला काही विचारू शकत नव्हतं. कारण, की घरातलेही काही खूप शिकलेले नव्हते. त्यामुळं, काही पण असू दे डाऊट एकच पर्याय मॅडमांच्या, शिक्षक, गुरुजींच्या, बाईंच्या पाठी तेव्हा लागायच आणि कसं आलंय विचारायचं त्यामुळे डोक्यात खूप बसायचं. की एकदा शिकवताना आपल्याला व्यवस्थित डोक्यात गेलंच पाहिजे. कारण की परत मग विचार, करायला जावा वैगरे अस होण्यापेक्षा, ते डोक्यात शिरलेल बर मग नाही हा नाहीतर मग एकाच मैत्रिणी हुशार असेल. आपल्यापेक्षा तिची ग्रास्पिंग कॅपिसिटी जास्त असेल. उगचच तुझ्या पाठीमागे फिरायचं हा हे कस आलं ग कसं आलं ग अस आणि आत्ताच्या मुलांमध्ये ते अजिबात नाही कारण की त्यांना मोबाईल आणि हा मोबाईल खूप सुंदर चोर अभ्यासासाठी माहितीे जे क्लासेस लावत नाहीत ना त्यांना सुद्धा मोबाईलमुळे छान अभ्यास येईल असं वाटतं मला
पण त्या उपयोगाला त्यांनी करत नाही दुसऱ्याच उपयोगाला करतात
हो तेच की आणि आता युट्यूबला किती सुंदर सुंदर शिक्षक आहेत जे एवढं छान शिकवतात गणित वगैरे म्हणजे मला असं वाटत ज्याला अइई येत नाही ते सुद्धा छान वाचू शकतात असं त्यानी
होय होय होय होय शिकव
आणि ते गव्हर्नमेंट एक्झाम वगरेरेच जण देत असतात ना तर मी एकाकांचे रिव्ह्यूज बघितत व्हिडिओ खाली की सर तुमच्यामुळे आम्ही आमची ही एझाम क्रॅक झाली ती एक्झाम क्रॅक झाली तर आम्हाला हा पॉईंट जो त मॅडमने शिकवलं तर तो कळला नाही तर आम्हाला आम् सव्वीस सत्तावीस वर्षात झाला आता हा पॉईंट कळला सर
हम
म्हणजे एक शिक्षक खूप ग्रेट ग्रेट शिक्षक आहेत आणि युट्यूबच्या मार्फत कसं झालंय मोफत शिक्षण मिळालंय आ पणीची इच्छा आहे आणि ज्यांच्याकडे कॉलेजला जायला किंवा एक्सट्रा शि कायला वेळ नाही आहे ना रात्री अकरा ला बघा दोनला ब बघा, तीनला व्हिडिओ बघा तुम्हाला शिक्षण हे मिळणारचं
होय
पण मुलं त्याचा युजच करत नाही आहेत. त्या इन्स्टा ते काय स्नॅपचॅट, व्हाट्सएप, फेसबुक म्हण तेचं सांगतोय फेसबुकला लॉग इन कसं करायचं ते सुद्धा मला माहिती
होय
आणि आजकालची मुलं इतकी तरबेज आहेत या गोष्टीत मोबाईल घेतली ना कटकटकटकटकट आता माझ्याकडे एक दहावीचा मुलगा अभ्यासाला येतोय पाहुण्यातलाच आहे काय त्याला काही हिही येत नाही. खरं त्याचं इंस्टाग्राम ला अकाउंट आहे.
हा
त्याला काही म्हणजे काही येत नाही बरं का म्हणजे फाईव्ह एक्स म्हणजे त्याला कळत नाही एक्स आणि एक्स पाच मध्ये काय रिलेशन आहे गुणाकार करायचा का भागाकार करायचा हे काही माहित
हम्
इंस्टाग्रामला सुंदर फोटो आहेत अस अकाउंट आहे त्याची पोस्ट्स आहेत पण मला अ असं वाटतंय की काय म्हणजे काय हे म्हणजे आई बाबांचं कुठं लक्ष असणार आहे. आणि आजकालची मुलं पण हट्टी झालीयेत गं. मोबाईल देत नाही, हे करत नाही म्हंटल्यानंतर मग मी घर सोडून चालो बघा. म म मला काय आणि मग रडत बसायचं एका कोपऱ्यात बसून मग आई बाबाांना पण भीती वाटते हे बघ समज दोन तीन जरी मुलं असली तरी एखाद्या मुलाला गमवण्या आई कसं आई घाबरतेच ना
होय घाबरतेचं.
म मग त्यांच्या लाडापोटी दिलं जातंय आणि पुढे जाऊन ते पोरांची आशी वाट लागत्या
होय आत्ता
पाचच पूर्ण दिलेस काय आणि असो एक मिनिट थांब आई जरा खावा जावा पाहिजे खावा जावा खरं डब्यातलं घेऊन हॅलो
कसं आत्ता जी पाचवीला आहेत सुद्धा ती सुद्धा मोबाईल घेऊन बघाय लागल्यात असं करायला लागल्यात त्यांच्या हातात सुद्धा मोबाईल आहेत
अगं मी तर म्हण ते. प्रत्येकानं मोबाईल आणि टीव्ही बघा प्रत्येकानं हे बग सगळ्या गोष्टी करा ज गात काय खर. प्रत्येक गोष्टीला लिमिट असलं पाहिजे लिमिटमध्ये असल्यानंतर ना सगळ्या गोष्टी ना सुंदरचं असतात.
होय होय होय.
मग ते चेष्टा मस्करी असूदे, टी. व्ही. बघणं असूदे, मोबाईल बघणं असूदे मोबाईलचा यूज लिमिट मध्ये आहे ना तर ते छानचं आहे ते पोषकचं आहे. तुम्ही लिमिट क्रॉस करत असला मग तुमचं नुकसान होणारचं मग ते काय पण असूद्या आता गोड पण आपण प्रत्येक शुभ कार्याला गोडानी सुरवात कर.
म्हणजे गोड हे खूप महत्वाचं आहे. पण लिमिट मध्ये लिमिटच्या बाहेर गेलं मग शुगर मग दवाखाने चालू. सेम. गोड किती महत्वाच आहे, आपल्या संस्कृतीमध्ये आपल्या खाण्यामध्ये हा आपल्या चवींमध्ये गोड. रस किती महत्वाचा आहे इव्हन आपल्या काव्यांमध्ये सुद्धा गोड रस किती महत्वाचा आहे पण सगळं प्रमाणात
एवढं छान आणि ते आपले लहान पहिले आपल्या पुस्तकांमध्ये कविता वगैरे किती छान असायच्या. बहिणाबाई हे, ते. त्यामुळे इतकं छान मला गोड रसावर मला कविता आठवल्या खर तर तर त्या लेडीज ना नऊवारी साडी कपाळाला कुंक अशा असायच्या. तरी सुद्धा त्या लेडीजने एवढं छान छान काव्य लिहून ठेवलेय. आणि आपल्याला फक्त त्यांचा अभ्यास करायचा होत नाही. आणि अभ्यास म्हणजे करायचं काय? त्यांनी लिहिलेली कविता नुसत अर्थ समजून घ्यायचाय आणि वाचायचंय. एवढंच! तर तेही मुलांना आता जमत नाही आहे. त्यांची बुद्धी मोबाईलमुळेून एवढ्या वर गेलेली आहे की, त्यांना बेस काहीच माहिती
नाही. होय.
नाहीतर काय. तुला सांग काय वाटतं? आता नवीन पिढीविषयी
हम्म. पिढ्याविषयी आता काय सगळी ऍक्टिव्हच व्हायला लागल्या करता सगळी. तिथं राहायचं म्हणजे सगळी आता बघितली, तिथं ऍक्टिवच व्हायला लागलात. त्यांना आता हो त्यांना काय सांगायचं अगदी तेनीच बोलून दाखवतात. म्हणल आता काय?
होय ग, पण ह्याला - म्हणून जबाबदाऱ्या पुढची पिढी एवढी ऍडव्हान्स होईल, की त्यांना संस्कार आणि वळण काही नसणार. अस झालंय आपल्याला ते गप्प बसवतील. सुविधा एवढ्या छान आहेत पुढच्या पिढीसाठी मोबाईलमुळं अन इंटरनेट म्हणं, लॅपटॉप्स म्हणं, ट्रावलिंग म्हण एवढ सोईस्कर असणार आहे. पण गरज आहे त्यांना आपण काय द्यायची? तर ते वळण. संस्कार
तसं त्या आम्ही संस्कार दिले, तसं तिनी पण शिकलं पाहिजे ना.
अगं त्याला लहानपणापासूनच लाभायला लागते तुला सांगू ते पोरग तुमचं दहा पंधरा वर्ष तुम्ही वळणा संस्कार ला होता ते उलट बोलतोय त्यावेळी आपल्याला. ते नाही समजून घेणार ते सर्व उलट बोलणार तुम्हाला. त्यामुळे ते पहिल्यापासन लावायला पाहिजे, तर आम्ही काय असू दे दोन वर्षाच आहे, असू दे तीन वर्षाचं त्याला काय होतंय. शिकेलच की नंतरना जमेलच की, हा तुम्ही आता नाही तर कधी? पोरगं बारा पंधरा वर्षाच्या नंतर तुमचं ऐकत नाही. ते तुम्हाला त्यावेळी उलटं बोलते त्याला बुद्धी आलेली असती.
हम्
म्हणजे प्रत्येक आई बाबांनी या गोष्टीचा विचार करावा असं मला वाटतं.
केला पाहिजे व्हय.
हम्म.
लक्ष देऊन केला पाहिजेत.
नाही तर काय?
काय करायलय सर्वजण?
हाय मोबाईल घेऊन बसल्या. आता मी मम्मीच्या हे मोबाईल युज करायले ना. तर ती माझा युज करालिया मग म छोटसं च घर आहे ना ग. ती रडली तरी मोबाईल मध्ये आवाज रेकॉर्ड होतोय.
हो.
त्यामुळे बाकी काही नाही. आता आई जातील तिला मंदिर रात घेऊन. इथं आहे जवळचं महादेव मंदिर आहे. इतकं प्रशस्त इतकं मोठं आहे, पण आता तिथं चिखल आणि पाणी साचलं असणार आहे असं.
हम्म.
मग तरीच घेऊन जातो बोललेत म्हणजे मला निवांत काम करता येईल, कारण की हिचा आवाज येत येतो ना ग सगळीकड. मग आता घेऊन जातो बोललेत. जावा म्हटलं. चालतय, ठेवू मग?
हो हो.
हा.